हॅलो
हा हॅलो
हा.
हा बोला, हो हो येतोय येतोय.
काय करतायत आता?
काय नाही आता बसलोय बाहेर येऊन जरा फ्रेश होवून.
आज्ज जॉब ला नाही?
जॉबला नाही आज, जरा भावाचं लग्न होतं ना. व्हय त्यामुळे एक चार दिवस नाही आमचं कधी काल होतं. होय आता आमचं लग्नास आता संपणार ना आता इतं कुठे नाही
हम्म हम्म, हा पावसाळ्यात नसतातच लग्न.
होय होय काल केली मज्जा काल रात्री साऊंड वगैरे लावलेल रात्री.
तुमच्याकडे जेवणात काय हे करतात अं म्हणजे काय असत?
म्हणजे डेली साठी का म्हणजे लग्नात?
लग्नामध्ये लग्नात.
हा काल बघा माझ्या भावाच्या लग्नात चपााती पनीर, अं ग्रीन पनीर छोले रतपुरी बासुंदी स्वीटला गुलाबजामून होतं.
हम् हम् आणि पूर्वी काय बनवायचे? म्हणजे जेव्हा पनीर बिनीर काय नव्हतं तेव्हा काय असायचं?
हे नव्हतं त्यावेळी काय आपलं भाजी वगैरे वांग्याची भाजी
हम्म हम्म
म्हणजे चपाती वगैरे नव्हती त्यावेळेला वांग्याची भाजी, भात, आमटी आणि काय गोड शिरा. आधी काळात बुंदी होती माहिते नव? लाडूबाण हि बुंदी हा खुली बून
हम्म, हम्म
हे करत
हा, आमच्या इकडे पण असं आमच्या इथ मसाले भात असतो, असं म्हणजे पूर्वी च पूर्वीचं सांगते मी मसाले भात, बुंदी असते वांग्याची भाजी असायची, अं मटकीची भाजी मटकीची अस असय ना मटकी ती त्याची असं उसळ असते ना ती असायची अं पुरी असायची, अं वरण भात असतो. आणि वाटाण्याच्या डाळीचं वरण असत, अं किंवा तुरीच्या डाळीचं वरण असत.
बर आमच्या इकडे वरण भात कसं अस ज्यावेळी कोणतरी एक्सपायर होईल त्यानंतर तिसरा दिवस असतो ना त्यो मातीचा, तुमच्याकडे काय बोलतात माहित नई. त्यावेळी ते वरण भात ते जेवणात वाढता त्यामुंळ लग्न वगैरे जास्त करत
हम्म हम् नाय आमच्या इकडे ना अ म्हणजे ह्या साईडला खन म्हणतो ना आपण दखणे इकडे आमचा दख्खन भाग येतो. तर दखन भागामध्ये जास्त करून वरण म्हणजे असं काय नाईये कोणी वारलं वगैरे त पिठलं, पोळी वड्याची भाजी, लाल वडे असतात त्यां ची भाजी वगैरे अस बनवतात. किंवा वांग्याची भाजी असते अ वर म्हणजे असं काइ नाइये स्पेसिफिक नाइये. या पण बनवतात भो अस. खिचडी अस.
आमच्या इकड कस वारल्यावरजे आता बारा दिवस असतय जे जे सम भावकी म्हणजे एक असतय कि सरनेम जे लागते ना ती भावकी लागते ना. त्यामुळं बारा दिवस ज्याच्या घरात डेड झाल्या त्या बारा दिवस जेवण करत नाइ
हा बाहेरून येतं ना ते जेवण. हा मच्याकड पण तसच बाहेरचे येतात आजूबाजूचे जे असतात ना अ ते बनवतात मग हे घेता आणि कडू घास असतो त्या दिवशी अ कोणी वारलं तर त्या दिवशी कडू घास ते हे करतात अ देतात ना. तर त्याला अ खी खिचडीच बनवतात, खिचडी किंवा पिठल पोळी, पिठलं पोळी माहिती ना बेसन बेसन आणि भाकरी असते, पोळी अस ते असं हा झुणका भाकर असते.
आमच्याकडे झुणका भाकर, खर्डा आणि कांदा ते फेमसय.
हा खरडा पण असतो असा, हम तुमच्या ह्याज्या कसा बनवता खरडा? हिरवी मिरची, तीखट
होय, हिरवी मिरची परत आणि लय काय काय टाकत्यात. होय, होय. तेलामध्ये परतून घेऊन म ते चेचून कसं केलं? खलबत्त्यात चेचून
असं हां, हां. असं लसूण, मीठ आणि मिरची एकत्र करून. अस पण जे बारीक मीठ अस ना तेने चांगलं लागत त्याच्यामध्ये. जाडमीठ असत ना असं ते मीठ चांगल लागत त्याच्या मध्ये. आणि कुठली पण चटणी करताना जाडमीठच वापरायचं. बारीक मीठ नाही वापरायचं. आणि ते पण ये ना असं अ खलबत्ता असतो ना असं खण खनामध्ये बनवायची. तेव्हा मज्जा येते तिची.
हा.
अशी नाही मज्जा येत असं आपण मिक्सरमध्ये बनवतो ना त्याचे नाही छान टेस्ट येत अस. आणि म वरतून तेल टाकून मस्त त्याला तेलामध्ये परतून घ्यायच तो दोन मिनट, आणि म खायचा. भारी लागतो म
ह बर होय.
असा तुमच्या इथं पांढरा कांदा वापरतात हा पांढरा कांदा वापरतात का लाल?
लाल. पांढरा कांदा शक्यतो कोन इकडं लय वापराय बघत नाही.
नाही तो औषधी असतो ना कांदा, नाही पांढरा कांदा औषधी असतो ना. त मिळत नही ऍक्च्युली
हम् आम आमच्या इकडं स मिळ ते जरा ते पांढरा कांदा कोण घालावरीन मी तर कधी बघितलं नाही लाल कांदा सर्व सगळे जन वाप
हम्म हम्म अच्छा आता काय अ
ग्राउंड वगैरे आहे नही खेळाला
आहे ना ग्राउंड आहे अ असं आहे खेळायला वगैरे खेळतात मुलं संध्याकाळी, रात्री
नाही, मी आता बाल्कनी मधुन छान चित्र दिसतं बाहेरचं आजुबाजूला सगळे झाडं आहे मोठ मोठ-मोठे
अ
अशे अ आंब्याचे अ याचे झाडं लावले शाळेमध्ये शाळा आहे, समोर आमच्या आणि सगळे मोठे मोठे झाडं हे वडाचे वैगरे अशे पिंपळाचे, नारळाचे असं थंड वातावरण असं.
हम्म आता दमट वातावरण हम्म आणि या वातावरणात आता झाडं काही पण असेल त्याला उगवायला हे मिळते जास्त पाॅवर येते त्याला. उगवून येते ना आता ते लगेच काहीपण आता पेरणी ची आता पहिला पाऊस पडून गेलाय त्यामुळं पेरणी कराय चालू
पेरणी सुरू झाल्या, तुमच्याकडे
सुरू झाली. तुमच्या इकडं असते का? पेरणी वैगरे,
हा असत ना पण अजून पाऊस नाही पडलेला त्याच्यामुळे नाही झालेलं. एकच पाऊस पडला. सात तारखेला वेगे पाऊस पडला इकडे. पण म्हणजे तो वाहून गेला असा आणि आता का कालपर्वा पडला पण काय अजुन पेरणी करणार नाही लोक.
म्हणजे आमच्यागत च झालंय का तुमच्या इकडे आमच्या इकडे पण पाऊस एकदाच पडला. म्हणजे एकदा जो पाऊस येऊन गेला तो पावसाळ्यात जेव्हा मान्सून येतो ना तिकडे केरळला, केरळला मान्सून सून झालं म आपल्या महाराष्ट्रात पहिला येतोय. इकड मग तू एकदा पडून गेला मग तो मोठा असो किंवा बारीक असो त्याच काय घेण देणं नाही तो पाऊस पडून गेलाय. पेरणी कराय चालू.
हम्म हम्म अच्छा तुमच्या इकडे पावसाला नाही, प्रॉब्लेम काही
नाय नाय आमच्या इकडं पावसा नाही प्रॉब्लेम आमच्या काही ग्रामीण भाग आहे तिकड राधानगरी साईट तेन ऑल जवळ लागेल ना.
हा हा,
त्यासाठी इकडं पाऊस हे
हम्म नाही पाऊस पडतोच तसा काही नाहीये कुठे ना कुठे पडतच राहतो तो.
होय.
असं आता जमिनीच्या घडामोडी तर होणारच हे. भूकंप येणारचं हे पाऊस कमी जास्त पडणारचं हे ऊन कमी जास्त पडणारचं हे हे माणसाने च सगळं केलेलं हे प्रदूषण मग काय? ते परत आपल्याला भेटतात. ना मग कुठे जास्त पाऊस पडतोय, कुठे पाऊसच नाही ये.
हो आता आमच्या इकडे पाऊस पडायला पाहिजे.
हम्म
म्हटलं तर पिकाला वाढ येत आहे.
हो आमच्या इकडे च कुठे आहे. आणि कुठे तर इतके नदीला पुर आलेले आहेत. डायरेक्ट नदीला पुर आलेला आहे.
काय नाही.
ढग का- ढगफुटी झाली ढगफुटी डायरेक्टली ढगफुटी झालीये
हो
अस हा म्हणजे आमच्या पाासून थोडं लांब ढगफुटी झाली आणि आमच्या इथं काहीच पाऊस नाही
बर
अस आता पावसाचं काय सांगता येत नाही केिव कुठे नाही
नाही आता आमच्या इकडे झालेय वातावरण हो चहा झाला तुमचा?
आता होतोय बनवतोय चहा थोड्या वेळाने हम्म आता होईलच
हा ते आमच्याकडे पण झाल्यात तवा जवा आता शाळा सुटली शाळेू पोर गेली सगळी शाळेची म आलूय खेळायला शाळे
अच्छा तुम्ही खेळतात कि नाही?
होय खळतोय कि येते तुम्हाला कोणता खेळ आवडतोय?
मला बॅडमिंटन आवडतं बॅडमिंटन खेळते मी- मी ते कोर्ट लावलेले ना बॅडमिंटनच खेळाला जातो आम्ही तिथं असं खेळायला कोणी नसतं ना
हम्म आमच्याकड बॅडमिंटन म्हणजे एवढं शक्यतो एवढं कोण खेळाय बघणार नाहीत बॅडमिंटन
हम्म- हम्म अच्छा हम्म बरं चहा प्यायला या म आता गोड चहा का?
आ नाही- नाही होय गोड -गोडच गोडच- गोडच आणि मी चाहा दिवसातन एकदाच पितो आणि जास्त करून कारण कायम कॉफीच असत्या त्यामुळे च्याला लय हे करत नाहीत
मला कॉफी गोड आवडते एकदम गोड
गोडच आवडत्या कि त्यामुळ च्या मी लईत- लई आठवड्यात नाही एकदा- दोनदा च्याहूतू
हम्म- हम्म बर बर ठीक आहे चहा घेते बोलते मग हम